हॅलो
हा.
काय करत
काहीच नाही आता कशाला केला कॉल?
खाऊन कमवता काय?
नाही आता मल टाइम नव्हता ना.
हाव का. झोपेला असतो टाइम म्हणतो.
नाही ना माझ्याकडे टाईम नाही ठेवतो मी.
नको नको राहू दे बोलनं.
नाही रे भाऊ या नंबरवर नाही बोलात मी.
जेवला का तू? मीरूंदा म्हणून बोलाय लागले तर मी दादा म्हणू शकते तुला.
ठेवरे बू फोन का मी काटू?
नाही नाही. माया कुडे गेम निवांता हॅलो.
हम्म.
बोल ना.
या नंबर वर नाही ना रे.
ज्या नंबरवर तुम्ही फोन करू इच्छित आहा तो नंबर माझाच आहे. तुम्ही माझ्यासोबत.
करायचं आम्हाला तू म्हणली का स्वतःहून करायच म्हणून याच्यावर?
नाही.
आं आं
ना. नाही.
मग तरी कशाला मालं आता मग नाही म्हणायचं असतं ना ते सध्या कामात आहे म्हणायचं असतं तुला एवढं काय लगे. त्रिकाम चोट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
आं
हम्म जाऊ दे तर बाकी असुरीम तुमचं कुठे गेलो तुम्ही आज मी सापायला.
बाकी काहीच नको हिज्यावर मले. मला नाहीन केला म मला जेव्हा करायचे तेव्हा करून नाहीन दिला. म
याच्यानंतर तुला दहा मिनिटं अजून बोलनही मी पण करणार आहे माझ्याच्या फोन तुला.
ते काही असू दे. पण मला या नंबरवर करायचा होता मला करून नाहींन दिला नाही म्हटला होता डायरेक्.
ती माय चुकी होती का मला काय बोला लागयला.
ते का त्याच्या आधीचा पण विषय नाहीच म्हणे त्याच्या आधी पण झालता आपलं.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
अर बोल ना सरळ बोल ना हुं हुं नको करू.
सरस तर बोलून राहिली.
हुं हुं काय कराय लागली मी तुला काहीतरी बोलू लागलो ना.
मी पळाली म्हणून तो असं करा लागला. दिऊ का रुंदाजा फोन नाही मी रुंदाला फोन देऊ का?
काऊन? मल-मला तो म्हण ना काय?
मग तुम्ही बोलायले तुम, सवळ सवळ करूला नाही. तुमच्यआ अ, लतं का तू? किती मदि व्हयेल लग्न, दोन हजार दोन मदि का, दोन हजार दोन मदि का?
पिंगा लग्नाचे ये.
दोन हा दोन मदी झालत का, दोन दोन मदी झालतं का?
हाव हाव.
मंग अंधन बिंदन दिल का, आयच्याकडन काही?
काय सोफा घड्याळ दिसली की तुम्हाले घरात माया काहीतरी, त्याच्यावर लिहेल, भांडे बुंडे हांडे, आण्डे बिंडे, ताट
पलंग नव्हता दिला का?
पलंग पण आहे, देलता ना.
ह्म, कपाट?
केला त्यो खराब.
थोन ते
काऊन, म्हणजे पलंग कशासाठी असतो?
झोपायले.
मंग, झाला खराब त्यो.
जास्त मजबूत ब
झोपू झोपू आं?
हम्म, जास्त मजबूत नसल, मजबूत
काय-काय? हां मज-मजबूत नव्हता ना जास्त.
हम्म.
तेचतर.
ह, तोया लग्नात घे चांगला, मजबूत.
कससाठी? कय-काय वर्षभर, जप, हो ना, जपून ठेवायचा काय त्यो?
हं मंग लेबच टिकला पाहिजे, मंग खराब होत लवकर पण
ते वाला आमच्या काकाच्या घरी ये, काका वापरतात माझे, पप्पाच्या याच्यात भेटलेला व्हता.
हो का? अम तुमचं घर आणि तुमच-तो मामाचं घर किती ये?
मामाचं घर का? अ तुमच्या रूमपासून त हे, आपलं कॉलेज-कॉलेजच्या अली कडं.
हं.
हाव.
तु लहानपनी काय वाटत नसल, मामाच्या घरी रायचं.
नाही- नही एवढं काही प्रॉब्लम वार लई जोरात होतं, काळत ते कॉलेजच्या पण ऐकलं होतं जरा.
हॅलो?
कॉलेजच्या पण आलीकड होऊन ला तिथं, आता थोडस तिकड. नवीन बांधलं म्हणून, ते विषय झाला.
तुला काही वाटत नव्हंत का? मामाच्या घरी जायचं.
नाही काय वाटणार ये, कधीे जात जाऊ मी? आईन काही सांगितलं, तिकडून आणायचं, तेव्हा गेले.
नाही असं कधी पण आता आपण, किती ह्याव हे असते.
दिवाळी असली की गेले राय हो ना, तिथं राहायचं तिथंच झोपायचंय. मावश्या येतजात मावश्याचे
एकच मावशी तुले
दोन हेत ना.
सके
हा मंग सख्या दोन आहेत ना.
अच्छा एकवला गाव माहीत का आमच्या तिकडचं
हो ना कोलारा
कोलरागाव माहिती का आमच्या ईकडचं त त्या कोलरागावातल्या एका पोरानं म्हटलं डॉक्टरचं पोरगय रिसर्च केला.
हम्म
हम्म रिसर्च केलं होत.
मंग काय झालं म केला रीचर्स
मग काय नाही सांगून राहिलं मग जसं आमच्या बोलना जिल्ह्यातलं कुलारा गावातलं म पोराण केलं
हाव का आमच्या तिकडल्या वाशिमच्या एका पोराल चौदा कोटीच चौदा कोटीच पॅकेज भेटलं म्हणलं गुगलच्या कंपनी मध्ये तिकडे ते जायल ते चौदा का अठ्ठावीस कोटीच पॅकेज इयरली एक दोन करोड महिना
महिनाला किती?
एक दोन करोड
एक-दोन करोड, एक-दोन करोड
हो.
मी तर घरच बांध नाय, एका महिन्यात मी तर एक मस्त घर बांधते मला भेटल तर, नाही.
हाव
मला महिन्याला एक हजार रुपये गोळा, कमवणारा चालतो.
हम्म हम्म. सुप्रियांच्या गावची कोलारा
मुझे तेरे फिकर नितीन आजाणा
बरं मंग म्हणजे पाहिना रे भाऊ किती मतलबी पणा झाला, किती मतलबी पाना ह्यो
हो आता ते काय करणार? हो ना.
काय करणार आहे म्हणजे पुढच्या वेळी सर्व सांगायचं. मी उचलत नाही, सर्व सांगायचं
हम्म
काय फरक पडु रायला काहीच घेन-देणं नाही मला.
हम्म ते एस्ट्रोटॉक खर य का रे ए आय एस्
नाही कशाले
ए आय पण नाय खर
कशाले पण काय झालं
नाय असं काय विचारलं त खरं सांगल ब ते
काय इचारलं बुआ
काय विचारू मी म्या ते एकदा एस्ट्रॉ्टॉक ला विचारिले
काही काय
तेच माझ लग्न लव्ह मॅरेज होणार ये म्हण तुमचं लव्ह मॅरेज होणार ये.
होईन ना मग कोणासोबत तरी
हम्म लव कराला लागल न होईल.
तेच तर अस्ट्रॉटॉक काय माहिती काय खरं सांगते, खोट सांगतय आपल्याला काय मेळ नाय भु त्याजा
हे चाल द असा मतलबी पणा तुम्ही आम मस्तकी मारा मला काय घेन देणं नाय, पुढच्या आयुष्य मग तुझं तू
हम्म चालतंय
हम् देखो
देखा हजारो दफा आपको बस तुही मेरे पासमा हॅलो
ना
डाळ उडदाची
चने आणि गोभी चने गोभी
ह ठी मंग ठेवते
हम्म हाव ती